हॅलो.
हॅलो.
राज चौगले काय?
होय.
काय काय काय जेवला का नाही?
कोण कोण बोलालय?
मी व्हय अंकित मंगलेकर बोलते. कार्य ऍप मध्ये तुमचा डाउनलोड केलाय ना तुम्ही.
होय होय.
म तुमचा नंबर फोन लाऊया तुम्हाला जरा नंबर पण सेव्ह होता माझ्याकड. ओके नंबर घेऊन फोन लावूया म्हणल.
आहा.
काय जेवला का नाही?
जेवलो जेवलो मी.
जेवूनच बसले बघा आता फोन करावा म्हणलो. मग काय दहावी झाली बारावी झाली रिझल्ट काय लागला का नाही?
लागलं की तुम्ही काय तुम्ही कुठ दहावी झाल्यावर गायब झाला
व्हय आता शिक्षण कराव लागते ना शिक्षण महत्त्वाच आहे. शिक्षण केल्याशिवाय
काय काय काय केला?
काय नाही आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ला आहे दाटासाहेब मध्ये आहे क अकरावी बारावी सायन्स केेलो. इथन पुुढं चौऱ्याशी टक्के पडलीच आणि चौऱ्याशी पडलेत मग बोर्डाला एक चौंसष्ट टक्के पडलेलं की तुम्हाला?
भारीच हाय की मला काय कमी आहेत किती असल सांगते अंदाजे
आता तू काय करतोयस?
माझ बी अकरा-बारावी सायन्स झालं किती असतील अंदाजे सांग कि मला पण.
किती असाव?
सांग की अंदाजे किती असतील?
अंदाजे साठ सत्तर??
हम बरोबर तेवढंच आहे एकसष्ट भेटले काय करायच मरूदे. आता काय सी ई टी ला पण लय कमी पडलेले लय अवघड हाय.
का अभ्यास केला नव्हता?
हा एकविस पडले काय मर्दा अवघड फिल झालं.
होय. म मॅनेजमेंट म्हणून ऍडमिशन
होय. म नव्वद एकोणनव्वद भरले आता.
हां.
फार्मसीत हाय आता सेकंड इयरला.
कॉलेज वगैरे चांगलाय काय?
हाय की, फार नही. जापलं जय जय मधून जयसिंग पुुरववा. जेसी सिंगपूर मधलं.
हां हां.
तुम्ही कुठल्या कॉलेजला?
मी आता डी वाय पाटीलला आहे, कोल्हापूरमध्ये असते. येऊन जाऊन करते इचलकरंजी मधून.
अ तेवढंच आहे. किती फी आहे मग त्याला?
मला एक लाख अठ्ठावीस हजार फी आहे. बस ची वीस हजार आहे. परवडत नाही, पण आता शिक्षण घेतलंच पाहिजे ना.
कास्ट मध्ये हाय नवं तुमचं? कास्ट मध्ये काय याच्यामुळे जास्त नाही.
हं. कमी होते फी मला डेव्हलपमेंट फी तेवढं भरते बाकी काय नाही.
हा हा.
हं. आणि काय मम्मी पप्पा कसे आहेत, भाऊ?
आहे बरं आहेत की. तुमचं कसं आहे भावा?
हाय बरंयेत सगळी. भाऊ कुठ आता?
भाऊ भाऊ आता तेज बी एस आय टी मध्ये होता डिप्लोमाला.
हा.
तिथ तीन वर्ष केला. मग डी वाय पाटीललाच कोल्हापुरात केला तीन वर्ष साळुंकेनगर मध्ये.
हां.
म आता काय तीन काय चार वर्ष
हां,
म आता काय आहे, जॉबला हाय मुंबईला. इथचं आहे त मुंबईत आपलं वसई माहित आहे काय?
हा माहितीये की.
हं, तिथंच हाय. हो आता झालं एक वर्ष होईत आलंय.
भेटायला काय म गेलता का नाही कधी? का आलता का घरला कधी?
त्यो आता काय फक्त काय सणालाच की आपलं गावा. अस रक्षाबंधनला ह्याला त्याला. रक्षाबंधनला हाय, बघुया म्हणला. बाकीच काय दिवाळला ते न असतील की.
मग फिरायला कुठं जाणार आहे का नाही?
फिरायला अं आता काय सुट्टी या संपल्या आता काय अवघड झालंय. आता काय कॉलेज चालू झालंय.
दसरा आला, गणपती आले सुट्ट्या असत्यात. आता जेव जीवणामध्ये फिरायला पाहिजे की.
अजून लई लांब
पैसे कमवायला म्हणल्याव फिरायला पाहिजे की.
सुट्टी आता तो आल्यावर जाय पाहिजे.
सण आला आता रक्षाबंधन आली पुढं
होय अरे ते चर आज काय तर होतं ना म
होय आज गावात होत की कार्यक्रम होता एक
गेलताच का नाहीस मग गेलताच का नाहीस
जाऊन आलो जरा सिनेमॅटिक शूट करायला आलती जरा माणसं पण जास्त होती गर्दी होती जरा बघितलो परत आलो जरा नाश्ता नाश् त केलो होय मित्र आहे की. हो तो रील्स करतो अ त्याला एक रील्स त्याला सुशांत कामे म्हणून आहे त्यांचं
आपल्या वर्गात वर्गात होता काय.
होय होय आपल्या वर्गातलंच आहे त्याला काय तूशल का म शिक्षण मध्ये काय आवड नव्हती क म्ह ते काय व्हिडिओग्राफी तर करू लागला
हा किती घेत एक शेवटचा
एक सुूटला सातच्या आठचे आपल्याला घेते बाहेरच्या ना एक हजार ते नासते
हा हा हा
शूट भारी करते असं मेलेन मध्ये लायक असता मेलन मध्ये व्ह्यू आहेत लायक आहेत
स्टॉर भाघल
हा आणि काय काय फिरायला कुठे जाणार आता सुट्टीत
बघू आता काय दब दबा बघाय जा म्हणाली
हो आता पावसा धबधबाच बघायला पाहिजे तर आता बंद केलेल सगळं पाऊस पण कमी झाला ना जरा
हो झालाय तुम्ही गेलता मग फिरायला
होय जाऊन आलो की आम्ही मालवणला जाऊन आलो
त्यावर स्टोरी बघलो मी म्हणलो अंकित आमचा कुते फेिरालाय म्हणलो फोन केलाय आता विचारा म्हणलो
मालवणला जानवलो घरातली भाऊ बहीण काका काकी मम्मी पप्पा सगळी गेलतो दोन तीन दिवस तिथंच होतो बोट टिंग केलो खेल्ला फिरलो सगळा काय आता जाताना सगळं झाडी डोंगर सगळं हा मस्तपैकी समुद्र आहेत पॉईंट मध्ये समुद्र आहे डॉल्फिन पिच पॉइंट आहे परत सोनेर हे आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे सगळं मस्त आहे मालवण फेमस आहे ना कोकण कोकण मध्ये
ह हा किध दिवष्टे
स्टे आता दोन दिवस झाला टोटल तीन दिवस झालं तीन चार दिवस झालंय
बाडग दे तर
भाडत असं रुमड दीड हजार आहे जेवणाच एक पाचशे रुपये पर पर्सन सकाळ संध्याकाळ आणि आपण का आम्ही का हॉटेलला जेवो बाहेर तिं काय जेवण बरोबर नसते
बस गंत रेल्वेन विमान
नाही, नाही फोर व्हीलर मध गेलतो आणि- फॅमिली होती मित्र काकांची मित्रांची, त्यांच्या सोबतच गेलो होतो.
हा हा, मग एकूण कितीजण होता?
आमच्यातली एक पाच, सहा जण आणि त्यांची चार जण.
एकूण किती झाली रे दहा, बारा जण झाली काय?
होय, जास्त ब होत फिरलो मज्जा केलो- फोटो काढलो-
काय, काय पॉईंट आहे तिथं मग जर गेलो तर-
एक.. - नऊ, दहा पॉईंट आहेत, पण आता पावसा असल्यामुळे जरा बंद असणार- जरा अगोदर जायला पाहिजे होतंस.
नाही तरी पॉईंट तर सांग, भेटीली तर.
पॉईंट एक सात, आठ पॉईंट आहेत कि, तर डॉल्फिन पॉईंट बघायला चांगला आहे पर ते- सूर्यकिरण पडतय तिथं, एका समुद्राच्या इथं.
ते समुद्राच बीच, बीच कुठलं, कुठलं आहेत, ते तर सांग?
हा, ते तारकर्ली बीच हाय-
हा
परत शिंपला बीच आहे, शिंपला असत्यात सगळ्या प्रकारच्या. बोटिंगन नेत्यात, दोन तास बोटिंग मध्ये बसायचं- आज समुद्रात नेत्यात पूर्ण.
हा.
तर ते न्यू लाईट हाऊस, ओल्ड लाईट हाऊस सगळं जुन्या काळातलं एकोणीसशे- शे पन्नासच्या काळातलं इंग्रजांच इंग्रजांनी बांधलेलं- तिथं आता वर इंग्रजांची माणसं आहेत, तिथ सा- इंडिया वर त्यांची नजर असत्या, म्हणजे तिथं कोणाला येऊन देत- नाहीत वर फक्त आपल्याला बघायला परवानगी असत्या, मग बघितल बाहेरच्या बाहेर - आलो आत जायला परवानगी नसत्या- ह एक इंडियाचा माणूस असतोय आणि एक इंग्रजांचा माणूस असतोय, असं दोघ जण बसलेले असत्यात.
हा हा हा.
त्यामध्ये तर परवानगी ते नसत्या, असं पूर्ण समुद्रात हायत दोन तास लागते आत- जायला.
होय.
परत डाँल्फिन बघितलो.
हम्म.
परत ते, म्हातारीची चूळ ते दगडातन पाणी येतं- ते. हा, ते एक पॉइंट फेमस आहे ना. हा, ते एक पॉइंट फेमस आहे.
हा हा.
ते बघितलो परत- फिरलो जरा, इकड तिकड नाश्ता वगैरे-
बोटिंगमध्येच सगळं?
होय, बोटिंगमध्ये पर पर्सन दोन हजार होतं- आत जायला, हा दिवसभर त्यातच गेला. सकाळ, संध्याकाळ. संध्याकाळ आलो सका सकाळी गेलतो -
हं.. चार दिवसात झालं तुमचं फिरून?
ब होय परत निऊती बीच होत तिथं गेलो, तिथं दाखवलीत ते सगळं आम्हाना.
हा.
भारी आहे एकदम को कन भाग एकदम भारी हाय अस नारळ बिरळ वगैरे सगळी झाडे बिडे फिरायला चांगलं वाटतंय.
तुम्ही काय मोठी माणसं हाय.
मोठी बिट्टी काय नसतय, जीवणात आता काम कमवलय म्हणल्यावर आता फिरून आलंच पाहिजे ना.
काय काय शिकायलास म्हणलास तु?
डी वाय पाटीलला आता मी डाटा सायन्स शिका लागलोय इंजिनिअरिंग. फर्स्ट इयरला हाय, होय. डी वाय पाटील कसबा बवड्यामध्ये आहे तिथं.
कसबा बावडा व्हय हा, तिथं काय काय हाय
इंजिनिअरिंग साठी फॅसिलिटी भारी आहे, कॉलेज पण चांगल आहे. प्लेसमेंट वगैरे सगळं होतं तिथनच. त्या पोर सिलेक्शन होत्यात.
तिथं काय, काय तर विचारायचं होत? ईप का आता काय करणार हाईस मग पुढ, कि- कितव वर्ष चालू हाय.
बघायचं मिळालं तर जॉब करायचं, नाहीतर मग बिझनेस करायचा हाय त्यो.
पेपर काय झालत का नाहीत.
पेपर झालं बॅक होत मधी ते पूर्ण केलं सगळ. तस तीन बॅक होतीत माझं जरा अभ्यास झाला नव्हता ना त्यामुळं मग बॅक राहिलेलं म परत दिलो पेपर, पास झालो परत.
हा हां.
आ हा.
आणि काय अंकल काय तुमचं मधी काय ते तीन महिने आधी काय उभारलेलीत काय प्रचारला
होय होय इलेक्शनला उभरलेले इचलकरंजीच्या, महानगरपालिकेचे इलेक्शन अस चना त्यासाठी उभारलेलीत.
होय.
होय, त्या- त्यामुळेच अभ्यास झाला नव्हता त्यामुळे जरा बॅक राहिल.
काय कशा, कुठल्याच याला उभारलेली
अपक्षच की जरा तिकीट जरा मिळालं नाही त्यामुळे जरा अपक्ष फॉर्म भरलेला.
हा हा.
हा.
चालतय आणि काय मग, कवा भेटायचं?
हा उद्या परवा भेटू की निवांत. आता कॉल आज केलता तुला उद्या आणि कॉल करतो मी. भेटू द्या, ओके, हा हा ठेऊ काय?
हा.